हॅलो हा.
हा आवाज येतोय का?
हो हो येतोय मला येतोय तुमचा हा. मला येतोय.
कोणता पण येतो आवज बोला ना.
ला येतो ह ह ह काय जेवण झालं.
हो हो जेवण आवरलं.
झालं जेवण. हम्म आमच्याकडे आमचा दादा रुचलाय आज. हा आमच्याकडे आमचा दादा रुसलाय आज. आज नॉनव्हेज खायचं होतं नॉनव्हेज असलं की आम्हाला आवडतं जेवायला. नाही तरर भाजी आवडत नाही जेवायला असं आहे. हम्म बिर्याणी पाहिजे. हो बिर्याणी पाहिजे हे. हो मी त्याला सांगत असते अरे तू मच्छी खा मासे खा.. कारण आजकाल कोंबड्यांना कसं आहे इंजेक्शन देऊन लवकरात लवकर त्यांची वाढ. करतात त्याच्यामुळ त्यांच्या.. जे हार्मोन्स बदल होतात तेच पदार्थ हे. खाल्ल्यामुळे हे ते हच्यात पण होत आहेत ना आ सर्रास. सर्रास तुम्ही मुलं बघायला गेलं तर किती तब्येती वाढलेल्या आहेत. मुलांमध्ये म्हणजे वया -वया च्या मानामुळे ही त्यांची ग्रोथ जरा लवकर
बरोबर हो आणि. त्या नॉनव्हेजचा इतका वाईट परिणाम होतो मुलांवर. स्पेशली जे चिकन मिळतं. त्या कोंबड्यांना इंजेक्शन देऊन त्या पिल्लांना एकवीस दिवसामध्ये तयार केलं जातं. खाण्यासाठी इतकी फास्ट प्रोसे आहेत ती ते आपल्या शरीरासाठी इतकं घातक आहे. पण मुलांना म्हणजे? कितीही पद्धतीने समजवलं तरी त्यांचा हट्टीपणा काही ते सोडत नाहीत. पण म्हणजे आपणच थोडस त्यांना डिस्ट्रॅक्ट केलं पाहिजे ह एक वेळेस. क्षी परवडली पण तीही कशी हा मा ते परवडतात पण तेही कसे योग्य प्रमाणात खाल्ले गेले ना तरच ते शरीरासाठी उपायकारक आहेत नाहीतर मग ते सुद्धा अपायकारकच आहेत.
आणि दुसरी गोष्ट आपण शाळेमध्ये एक -एक दोन- दोन किलोमीटर बॅग घेऊन जा जायचो तस आजकालच्या मुलां का नाहीये दाराखाली गाडी येते, व्हॅन येते, बस येते त्यात बसायचं जायचं. च परत सुटल्यावरही तेच म्हणजे व्यायाम काही शारीरिक हालचालच नाहीये त्यांना आपण नदीवरन पाणी भरायचो नळावर पाणी भरायचो आजकाल ना मुलांना अंगण झाडायचो सडा टाकायचो. आजकाल नळ सोडला की
पाणी येत ह.
टीप लावला की पाणी त्याच्यामुळे तेही नाहीये शारी कष्ट त्याच्यामुळे अवाढव्य वेट वाढतेय
बरोबर हो- हो खूप हे प्रमाण खूप आहे आणि हे वजन वाढल्यामुळे मुलांमध्ये मध्ये डायबिटीस प्रमाण
हो आणि ते पण टाई टाईप दोन नंबरचा डायबिटीस ज्याच्यामध्ये एवढी पथे आहेत मुलांना. आणि चार -चार वेळा त्यांना ते इंजेक्शन्स घ्यायला लागतात दिवसातून. आजकालचं -पालतत्व एवढं- म्हणजे -कठीण. झालेलं आहे ना की आपण काही सांगू शकत नाहीय आणि कस आहे
त्रायचा आणि मुलांना कसं घडवायंचा हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो आपण कुठे चुकतो आपण कुठे ते बरोबर आहोत काय केलं पाहिजे, काय योग्य आहे हा विवंचनेचा दिवस असतो आज काय, उद्या
हम्म्म आणि मुलांमध्ये कसं आहे म्हणजे आ अजून पर्यंत आपण एवढे मोठे झालोत आपल्याला मुल बाळ झाल्यात तरी आपण आपल्या आईवडीलांच्या म्हणण्याच्या पुढे
आहे जात बरोबर.
पण त्यांच कसं असतं हे दे, आजकालच्या पिढी ढीला वाटत की, हे देणं म्हणजे माझा तो हक्क आहे तुम्ही माझ्या आई वडील आ आहात तर तुम्ही तो पुरवला पाहिजे. असं त्यांचं झालेलं आहे. हो, आणि दुसरी गोष्ट आता मुलीही तुम्ही पाहिल्यात आता कोरोनामुळे नाईलाजास्तव त्यांना मोबाईल द्यायला लागले आपल्याला कारण तशी शाळेचीच डिमांड होती, त्याच्यामुळे पण आता त्यांना ती सवय लागून गेली ली, आणि आता त्याच्यात ते काय पाहतात काय नाही त्याच्यामुळे आता बघा- दहाव्या वर्षी र्षी मुलींना पाळी येतेय वयाच्या म्हणजे त्या अवघड झालेलं आहे काय त्या आईवडिलांनी करायचं आणि शहरामध्ये जर दोघही वर्किंग असले कामाला जात असले तर कोणाकडे
बरोबर आणि कस त्या मुलांना घडवायचं आणि कसं त्यांच्यासोबत डील करायचं खरंच नाही कळत. म्हणजे अगदी ह्या गोष्टीमुळे च मी वेल एज्युकेटेड असून सुद्धा एक चांगली नोकरी सोडली का तर मुलांकडे लक्ष देता या आता आता एवढ शिक शिक्षण घेऊन उच्च पदवी पदव्यत्तर शिक्षण घेतलं. आणि ते अक्षरशः कपाटामध्ये सगळे सर्टिफिकेट पडलेले आहेत त्या तर मुलांच भवितव्य चांगलं घडलं पाहिजे. त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं तर मग पुढे सगळी साखळीच बिघडली आपल्या आयुष्याच्या
मी मी देखील एक टीचर होते अ शिक्षिका होते मी आणि माझ्या मि अस म्हण होत की तू पगार मिळवशील हजारात जे मुलांचे वयाचे पाच वर्ष असतात जे संस्काराचे अस ते संस्कार त्यांचे मोठेपणापर्यंत राहतात. आणि मग तू त्याच वेळेस जर घरात उपलब्ध नसली तर त्याचा पैशाचा आपल्याला काहीच
प्रश्नच नाही अगदी ह्या विचारानेच मी सुद्धा
हा आणि आजकालच्या महागाईच्या जगामध्ये आपण फक्त तर मुलांना संस्काराची शिदोरी
देऊ शकतो, बरोबर बरोबर आणि त्यांची सुरुवातीची जी पाच सात वर्ष आहेत, तीच सगळ्यात महत्वाची आहे तिथे जी व्यवस्थित घडी गेली त्यांचा तो पाया मजबूत झाला तर
हो आणि आजकाल बघा ना, शाळेतून आले भाजी आवडीची नसली तर लगेच आई गरम गरम काहीतरी देऊ शकते. तसा वाई देऊ शकणार आहे. का जी माया आईला येऊ शकते जी माया आईला येऊ शकते, ती बाईला येऊ शकते का? नाही येऊ शकणार कि मोरीवरच दोरीवर करणार कारण आपल्यासाठी आपली मुलं असतात तिच्यासाठी ती खूप काही असतात असंय आणि आता नोकरी धंद्याच पण एवढं अवघड झालंय. दोघांनी कमवण काळाचे
काळाची गरज आहे अगदी अगदी सर्व म्ह या कठीण काळामध्ये आपण सर्वाईव्ह करणं फार कठीण होत चाललंय दिवसेंदिवस वाढती महागाई
मी नव्या म्हणजे मी माझ्या नव व्या महिन्यापर्यंत मी नोकरी केली म्हणजे जवळ जवळ मी बसनी जायचे. यायचेय आणि माझ्या मिस्टरांची तेव्हा शिफ्ट ड्युटी असायची. पण आपल्या सासू सासऱ्यांच कसं असतं गावामध्ये त्यांच सगळं असत घर असत अंगण असत. झाडी असतात माडाची वगैरे त्याच्यामुळे त्यांना इकडे फ्लॅट सिस्टीम मध्ये म्हणजे त्यांना बंदिस्थ कोडून ठेवलंय असं होत त्याच्यामुळे तेही इकडे तयार नव्हते मग पर्याय काय करणार ना दुसरा असं आहे. त्यांच्यामुळे तो अ नोकरी सोडावीच लागली असे
आणि घरामध्ये कोणीतरी मोठं असणं हे पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ज्यांच्याकडे मोठी माणसं नाहीये त्यांना तो आधार नाहीये. त्यांना समजत की त्यांचं असणं काय असतं ते, त्यांच्याकडे हे आहेत त्यांना ती किंमत नाही कळत त्यांना ती एक अडचण वाटते. ते ओझं वाटत तर मी अशा परिस्थितीतून आहे की माझे सासू सासरे नाहीयेत ते माझ्या मिस्टरांच्या लहानपणीच गेले तर आता दोन दोन मुलं सांभाळ जी तारेवरची कसरत माझी होते म्हणजे अक्षरशः रडकूंडीला दिला येतो जीव तेव्हा कळत की घरामध्ये कोणीतरी एखादी मोठी व्यक्ती असणं किती गरजेचं
खूप गरजेचं आहे आणि ते ह्या ह्या हो आधारही असतो दुसरी गोष्ट त्यांनी चार पावसाळे आपल्यापैकी जास्त पाहिलेली असतात उद्या जर नवरा बायकोमध्ये वाद झाले तर ते सांगू शकतात की चूक कोणाची आहे कुणी नमतं घ्यायला दोन गोष्टी त्यांना सांगतील दोन गोष्टी तुम्हाला सांगतील
आपल्यावर पण एक धाक असतो की हा कोणीतरी आपल्यावर लक्ष ठेवून आहे किंवा आपल्या मोठ आपल्या घरात कोणीतरी आहे जे की आपल्याला बघतय आपण चुकतोय की बरोबर वाचतो किंवा काय तेे काही आहे ते हे मुलांना कळत नाही आत्ताच्या आत्ताच्या मुलांना आजी आजोबा आई वडील म्हणजे
अडचण वाटतात हम्म हम्म दुसरी गोष्ट आजी आजोबा आजी आजोबा खेळण्याच्या रूपात गोष्टीतून संस्कार किंवा भजन शिकवतील किंवा म्हणजे आमच्या पण आमचे आजोबा आम्हाला विठुरायाची गाणी वगैरे करून झोपवायचे गोष्टी सांगायचे त्याच्या सकारात्मक बोध दिला जायचा आपल्याला बरोबर आहे की नाही आजकाल कस आहे कार्टून लावून देतात काम करतात आई वडील हात मोबाईल देतात काम करतात
करतात काय पर्याय नसतो पण हे फार चुकीचं आहे म्हणजे आता आम्ही माझे वडील पण भजन वगैरे करतात त्यामुळे आमच्या घरातल्या मुलांना म्हणजे माझ्या भावाच्या मुलांना आणि इव्हन माझ्या मुलांना पण अशी सवय आहे कि ते गणपतीमध्ये सगळं गणपती स्तोत्र सगळ्या त्या पाठ असतात मुलांच्या ते भजनामध्ये बसतात तू तासंतास बसतात न कंटाळता म्हणजे ती मुलं मोबाईलकडे मोबाईल खेळतात नाही खेळत असं नाही पण ते जे प्रमाणे ह्या गोष्टींकडे आहे धार्मिक गोष्टींकडे आहे तेवढं त्यांच मोबाईल किंवा इतर टीव्ही ह्या गोष्टींकडे फार कमी अट्रॅक्ट होतात ती मुलं सणाच पावित्र काय आहे ते शिकवलं जातं मोठ्या माणसांकडून
बरोबर आहे संस्कार आणि पाच वर्षापर्यंत मुलांच्या मेंदूचा विकास हा झपाट्याने होतो त्याच्यामुळे संस्कृत शिकवा नाही तर तुम्ही त्यांना इंग्लिश शिकवा त्याच्यामुळे जरी उचार त्यांचे स्पष्ट नसले ना तरी आकलन क्षमता शंभर टक्के असते त्यांची असे कोरा मेंदू असतो
हो हो अगदी नक्की त्यांना हेच वय आहे की त्यांना घडवण्याची गरज असते ते जे घडेल ते पुढे जाऊन अ व वाढेल असं म्हणतात ना
बरोबर आहे जे त्यांना आई वडिलांना वारसामध्ये मिळणार तेच त्यांच्या पिढीला ते पुढे काय म्हणतात फॉरवर्ड करतील किंवा हा देतील बरोबर आहे बरोबर आहे
मुलांनी ऐकलं पाहिजे आई वडिलांना समजून घेतलं पाहिजे त्यां रिस्पेक्ट केला पाहिजे हे आपणच शिकवलं पाहिजे त्यांना
हो कालच मी एक मुलाखत बघितली मुख्याध्यापिका होत्या त्या शाळेच्या माझ्या मते मर हा हो का बरं बर बर
आपण हा नेक्स्ट टाइम बोलूया हा ह हो खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून